हॅलो ह
हम्म
येतोय काय आवाज
येते येते काय काम करायलेस काय
च्या
काम करायली का म्हणलं ब तर आवाज येईना काय म्हनल रव्या पुणा अ
आवाज येतंय का
अडकत अडकत याय लागला आवाज हा बोल
काय ओ
काय माहाती पाठीमाग बसलोय मी
हम् त्यामूळ आहे रेंज रेंजर न
हम चालू हाय की रेज पण हा बोल. आ मग काय म्हणलं काय म्हणलं? आलता का म्हणलं हा?
काय नाही काय आता मी म्हणलं की त्याला काय नाही भाऊ आलता. भाऊ म्हणालात गाडी कधी येणार हाय मगाशी आलता थोडा वेळ
हा
मग बाळू काका म्हणलं वाटतं.
मी तर म्हणलं असतं मला काम हाय न्हाय बाबा मला जमत.
कोण ए?
हा हा‌‌ माज्यापाशी आली येताना. हो काम हाय असं न तसं न. मी होय म्हणलं मगाशी तुला सांगितलंय की सांगि लय म्हणलं मला काम आहे हां.
सकाळी येतानाच. हा.
मी सांगितलं त्याला मला काम हाय म्हणून मला जायच तुम्ही दोघांनी नवरा बायको या
हा का?
आता इकडे आलो बाहेर मी लघवीला आवाजच रेंज येत नाही बरोबर होय आवाज येईना.
हम हम
हॅलो येतंय का आता?
हा ते
मी ना काय ते - नाही बाहेरच आहे मी कपडे वाळू घालायलोय ते हेडफोन आहे ना हेडफोन त्याचा प्रॉब्लेम आला असल
हम् मग ते त्याच्यामुळ ते मोबाईल मधी हेडफोन बाहेर असतील
हम्म मग तिला नाही म्हणला का मला नाही म्हणला
पिल्या-पिल्या म्हणला मला शेतात काम हाय नाही म्हणला बग म्हणलं जा म्हटलं आमच्या आमी जानारे म्हणून त्याला सांगितलंय मगाशी तू आला तर येतो ह अस म्हणतंय खुपणारे काय म्हणतंय मला जाऊ अन दुपारनच माघारी येऊ दुपार परेंत होतंय की होईल का दुपार परेंत एकशे सत्तर किलोमीटर जायच एकशे सतत दुपारपर्यंत नसतं काय म्हणून. अ तरी कमीत कमी सकाळी नऊला जरी हल्लं सह होतंय दोनशे. सकाळी नऊला हललं तर जायला एक अकरा. तिथे एक तासभर आणि यायला पण आणि एक दोन तास
अन जेवायला?
की तिकडं तिकड जेवाय काय बाबा आपल्या देवाकडं जायचच नाही. गेलं त चपात्या बांधून नेणार मी. ते जऊ राव बस.
ए तू कुठं जातो? तुला घरातनं बाहेर काढीन मी गेलास तर.
हम्म मी तर त्याला सकाळी नाहीच म्हणून
हम्म नाही जायचं हाय क नाही हम्म. आता त्याना कसं म्हणलं तुम्हाला कलांनच सकाळी
म्हणजे ऑपशन ठुलंय होय तिन तुम्हाला आदी
हा म्हणजे त्यान काय केलं ऑप्शन वर ठेवलं नाही! ऐका पहिला त्यान काय केलाय पप्पूला सांगून ठेवलाय आपण जाऊया म्हणून काय हा आपण जाऊया म्हणून त्यांन त्याला सांगितलं! लय त्यांन पण तयार झाला आणि उगाच तुमला बोलाय च म्हणून काय बोलाला की मी त्या ह्याला कॅन्सल करावं म्हणल होतं! आणि तुला घेऊन जाऊ म्हणलो तर म्हणजे त्याला त्यान सांगून ठेवलाय की जाऊया म्हणून, आता जाऊया म्हण सांगून ठेवय म्हणजे तुम्ही काय म्हणताय? त्यालाच नको कॅन्सल करूस मलाच नाही असं तुम्ही म्हणताय अस ते म्हणजे, त्याला न्यायचं न्हत तुम्हाला काय कारण त्या काय म्हण गाडी चालवायला तला ह
हाय हा
पुन्हा काय म्हणला त्या ह्याला कॅन्सल करून तुला घ्याव म्हणलं होत म हेजा अर्थ काय झाला मानु ते माणूस म्हणजे त्याच त्याच काय हे नाही पण त्यान काय केलंय त्याला सांगून
हा म्हन अजून भावड्या पशी बी सांगितल होत आपूण म्हणून मी पण काल बी सांगितले आज सकाळी सांगितलय
हम् झालं आताशी हा अवघड हाय
एक होतंय आणि थांबताय पावडे साडे नऊ ला टी सोडून गेलोय डबडी वाल्याला फक्त पाणी दिलंय पलिकड ते तर आहे होय. हम्म मग. डिचकी बघितलाय काय तुमच्याकडले? ए लवकर ये मग आमच्या बी जाऊन वीस रुप भरून आणायचं. गॅस बिस लवकर याय लागलंय कसं आणताव बघू आता काय नाही आपल्या हे पाणी नुसार.
हां हां हां. हम्म. मग? हम्म हम्म बरं हाय?
बरं आहे बरं आहे.
अम्म हं हं हं.
म असं करायचं करन. काय झालं?
हे राहिलं ओ माझं काय बरं? अम्म बाळाचं धुवायचं राहिलं त
चला. होय काल पाणी दिलंत? काल पाणी दिलंत? काल पाणी दिलंत? नाही नाही आणलंत काल, परवा दिवशी आन काल. हॅलो? हॅलो?
बोला बोला बोला. बोला की, काय काम चालू हाय?
चला
कडी कशाला वाजून यायचं एवढ्या मोठ्यानं कडी कडी वाजवल्याशिवाय आल्याचं कळत नाही. होय. न्हाई नाय बाबा. नाईलाज आहे. एखादं दे की. हम्म. मग
म चांगल्या ग देवांशे
निवांत बरं हाय. बरंबरं बरबर.
पाहुणे येणारेत आमच्या घरी आज.
बर बरं
आंबेवाडीचे
किती वाजता येणार हाइत?
हम्म. हम्म करेल ते कॉल कि आता.
हम्म हम्म.
बारा साडेबाराला म्हणल्यात आता वाजले की बारा बारा वाजलेत आता.
हम्म.
हम्म मित्र आलती का नाही.
आ.
मित्र आलती का नाही म्हणलो.
मित्र.
हम्म मित्र आलते का नाही म्हणलं.
नाही नाही.
बर बर.
पटली का पोरगी आ पटली का पोरगी नाही.
नाहीं आजुन.
मग आवाज आलता की.